हॅलो
हा येतोय आवाज.
हा येतोय माझा येतोय का?
हा येतय.
हा हा.
हा. आता आपण कोल्हापूर विषयी सांगा मला खूप छान आहे कोल्हापूर बघण्यासारखं आहे देवीच मंदिर बाकीच्या काही गोष्टी आहेत असं ऐकलेलं आहे मला काही माहित नाही मी इकडे अजून आलेली नाहीय. मला फार इच्छा आहे येण्याची पण आता बघू कधी वेळ येते तेव्हा
हा कोल्हापूरमध्येध दोन मंदिर प्रसिद्ध आहेत महालक्ष्मी लक्ष्मी आणि ज्योतिबा महालक्ष्मीला कुल म्हणजे महालक्ष्मीला आंबाबाईच. हे आहे आणि जोतिबा काय माहितीच असेल की
हो जोतिबा खंडोबाचाच अवतार आहे ना.
होय आणि पलापूर हे जोतिबालाच लागून पन्हाळा गड आहे बघण्यासारखा
हो.
आता कागलमध्ये एक पाजर तलाव म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. परत इकड राधानगरी साईट ला धामू डॅम्प काळमवाडी त्या असे डॅम्प डॅम्प बघण्यासारखे आहेत कोल्हापूरमध्ये
आणि सगळ्यात मोठं धरण राधानगरीच आहे ना कोल्हापूर जिल्ह्याचं
होय होय काळमवाडी धरण म्हणून त्याला ओळखलं जातय.
हो ना आणि सगळ्या धरणाचा पाणीच अख्खे कोल्हापूरला वगैरे अस.
होय काळमवाडी धरणाचं पाणी पूर्ण न कोल्हापूर जिल्ह्याला असतय.
ह.
तो डॅम्प मोठाच आहे ना.
हो.
त्यामुळं
मध्ये असं मी बातम्यांना वगैरेच ऐकलेलं आहे की राधानगरी धरण पूर्ण भरलं की ते कोल्हापूरमध्ये पाणी शिरतं वगैरे अस बऱ्याच अशा काही गोष्टी घटना
होय आमचं गाव कस. ह आमचं गाव कसं पूर्ण उंचीवर आहे त्यामुळे आम्हा आमच्या गावाला कोणत्याच धरणाचं पाणी वगैरे नाहीर पाऊस लागल्यावर पूर वगैरे असं काहीही येत नाही.
हा हा हा. म्हणजे जायला वगैरे अस. ची सोय आहे का शाळा वगैरे बसेस वगैरे आहेत का तिकड.
आहेत की
आहेत म्हणजे एकदम असं एक एवढ्या ह्याच्या लांब नाहीये कोल्हापूर पासून म्हणजे
कोल्हापूर पासून नाही राधानगरी पासून जवळ आहे.
हा पण मग मुलांच्या शाळा वगैरे जवळ आहेत ना तिथं का लांब जावं लागत.
मुलां इथं आमच्या इथं कशी पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. तिथून पुढे इथं जवळच एका गावात जायला लागतय तिथं भरपूर आहे म्हणजे पंधरावी पर्यंत आहे तिथे. पण बस होय बसेस वगैरे ते भरपूर आहे.
हा. आर्मी वगैरे सगळ्या स्कूल आहेत ना तिकडे बर्‍या
भरपूर भरपूर आर्मी वगैरे सग
प्रत्येक घरातली व्यक्ती आर्मीमधे आहे.
आर्मी पोलीस नेव्ही मधे
सगळे गव्हर्मेंट जॉबमधे आहे छान आहे तिकडचं वातावरणय अ बघण्यासारखंय का? खाणे वगैरे पण भरपूर आहेत ना साखर कारखाने तिकडच्या भागात
होय तिथे मोठ मोठा साखर कारखाना बिद्रीचा
हा. आणि एक अजून दुसरा पण एक कोणता तरी कारखाना आहे मला वाटतं. असे जरा आमचे पाहुणे आहेत तिथं त्या कारखान्यात कामाला आहेत कोल्हापूर जवळच आहेत. तो पण कारखाना
कोणता आता कोणता कसा कळणार?
काहीतरी आहे नाव मला आता आठवत नाहीये. त्यांच्याकडच ऐकलेलंय मी पण आहे छान आहे म्हणजे त्यांचं पण तिथं वातावरण वगैरे साईड ला छान आहे सगळं
मग तिकडं त्या त्या म्हणजे पाहुण्यांच्या इकडं आला असा कि यायचं फिरायला
हो मला तेच म्हणजे आता काय झालं नेमकं आता मुलांच्या हे चालु चालू आहेत ना क्लासेस वगैरे
म्हणजे मुलं मोठे आहेत का?
हो मुलं मोठी आहेता त्यामुळे आता एकाच कॉलेज चालू आहे एकाचा क्लास चालूयत
हा हा.
आता सुट्ट्या संपल्या मे महिना संपला आता जून सुरू झाला. त्यामुळे ता जरा फिरणं बंद आहे थोडं सध्या पण बघू कधी आले तर मला आवडतय यायला वगैरे कोल्हापूर बघायचंच राहिलेलं आहे छानचय ते मंदिर व वगैरे खूप ऐकलेलं आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर परत ज्योतिबा पन्हाळा आणखीन तिथे एक हे पण आहे ना जुन काहीतरी शिवकालीन? काहीतरी बघण्यासारखं पण आहे शिवाजी महाराजांचं?
होय कोल्हापूरमधे हेला म्हणजे आंबाबाईलाच ला गुन शिवाजी पुतळा म्हणून एक मोठा आहे.
ह आणखीन असं बरेच काहीतरी अस पुराणी असं संस्कृ कृती वगैरे ते जपलेलं सगळं दाखवलेलं आहे. पहिले जुन्या काळी कसे राहत होते लोक कसं ते साधनं होती. त्यावेळी ते सगळं आहे तिथं म्हणजे मी असं स्टेटसला बऱ्याच जणांच्या बघितलं आहे की छान आहे ते असं बघण्यासारख्या काही ऐतिहासिक गोष्टी तिथं आहे
आणि इकडून कसं म्हणजे असं काही काही ही लोक स्वतःच्या गाड्या घेऊन जातात. काही प्रायव्हेट बस करून किंवा लाल बसने जातात.
तुम्ही गेला नाही का, मग मे महिन्यामध्ये कुठे फिरायला?
अ नाही आम्ही आता म्हणजे गावी वगैरे किंवा असं कोकण वगैरे इकडे गे आहे पण कोल्हापूर ला जास्त नाही अजून झालंय ना
हम
आम्ही असं कसं फिरायचं म्हंटलं की ग्रुपने फिरतो म्हणजे असं दोन तीन फॅमिली एकत्र करून फिरलं फि बरं वाटत आणि मस्त एन्जॉय होतो
आमच्या म्हणजे आमच्या गावाच्या जवळपासच म्हणजे आमच्या गावातच म्हण ना महादेवाचं मंदिर मोठ आहे म्हणजे पूर्वीच्या काळातील आहे महादेवाचं मंदिर
हो
प्राचीन काळातच महादेवाचं मंदिर मोठआहे इथे
हो काही खूप अशे म्हणजे ऐतिहासिक गोष्टी खूप आहेत त्या साईडला आणि पुढे फक्त मी असं ऐकून गावां ची नाव ते निपाणी वगैरे तिकडच आहेत ना ती गावं
हा आणि आमच्या का म्हणजे आम त्या त्या मंदिराला भेट द्यायला खूप खूप लांबचे येतात पर्यटक येतात शिवरात्र आमच्या इथली मोठी असते या
शिवरात्री परत श्रावणातले सोमवार वगैरे तेव्हा छान वाटत असेल ते ता
होय होय ते पूर्वीच आहे त्यामुळे मोठा आहे ना
हा शिवलिंग असेल तिथं जुन्या काळातलं असं
होय होय
अ काय कार्यक्रम अ कोक मध्येध्ये आम्ही अलिबाग ते नागाव बीच परत इकड दिव्या हे लाडघर बीच मुरूड गणपतीपुळे अश सा फिरलेली पण अस दर वर्षी एक ट्रिप आम्ही अशी कोकणात काढतो मुलांना बीच आवडतात ना फिरायला जास्त
मग एक म्हणजे एका टाइमाला इकड पण काढावी कोल्हापूरला
हो म्हणजे मुलांच्या झालेल्या आहेत स्कूल निमित्त पिकनिक पण आता कसं माझं नाही झा झालं फक्त माझ्या यांच पण झाले त्यांच्या पप्पांच मुलांच त्यांच झालेलं आहेत पिकनिक तिकड मी अजून एकदा ह आलेली नाहीये मला खूप इच्छा आहे तिकडे येण्याची आणि मेन म्हणजे ते महालक्ष्मी मंदिराला भेट द्यायची परत ते ज्योतीि बा अस
हां हां
त्यामुळे तर बघू कधी येणं होतं पण ऐकून खूप छान आहे असं ऐकलेलं आहे मी इकडचं बाकीच पण काही आजूबाजूला बघण्यासारख्या भरपूर आहेत जागा कधित
ह होय होय.
ह बघु म आता.
कोल्हापूरमध्ये भरपूर बघण्यासारखा आहे.
हो. म्हणजे एक दिवस पुरणार नाही असं आहेत.
हा असं भरपूर जागा आहे.
मला एक आठवत नाहीय ते ठिकाण ते पण छान आहे. म्हणजे तिथं बघण्यासारखं आहे. ते पण असंच आहे, त्या साईटलाच आहे ते.
हा हा
बाकी तुम्ही कुठे कुठे फिरलात?
माझं बाळ आत्ता बारा महिन्याच आहे, त्यामुळे आम्ही ह्यावेळी कोणीकडेच गेलो नाही आहे.
आपण याच्या आधी वगैरे असं फिरण्यात गेलेत का?
हच्या आधी आम्ही गणपतीपुळे, कुणकेश्वर तोच बाग फिरलेलो आहे आम्ही.
गणपतीपुळे, कोल्हापूर पासून जवळ पडतं ना?
नाही, भरपूर लांब पडतय की. तरी एक पूर्ण रात्र लागते. गणपतीपुळे इथ यायला. भरपूर लांब आहे.
पण ते पण मंदिर छान आहे. असं समुद्राच्या कडेला आहे. मस्त वातावरण आहे. परत, आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे. तिथं गेलं की पण असं शांत वाटत. आणि समुद्रामुळे पण खूप पर्यटक तिथे येत असतात फिरायला. आणि मग बीचवर फिरणं होतं, परत मंदिराचं दर्शन अस दोन्ही गोष्टी होतात.
होय.
ह ह छान वाटत तिथ पण.
तिथं पण छान आहे. होय. कुणकेश्वर पण तिथून खूप जवळ आहे. आणि मस्त वाटतय. कुणकेश्वरला पण
हो चालेल बोलूया परत.
आ
परत बोलूया, टाईम संपला.
बर बर.